हॅलो काय करतय
काय नाही झाडलोट करते घरातला पसारा करून ठेवल्या मुलगीना काढा लागल सगळं
होय
हम् झाला तुमचा
हो झाला
आणि का मग
काही नाही बघ नाहीत गेले आमच्या इकडं
करच ना
होय
हम् हम् हम्
हम्
आमच्याकडे ह किील आहे
त्यां म शिरोडर माहि शेणून असणार की
पण तिकड जास्त करून जातच नाही शेडूनला नाही लेट इकड जरा जात्या सारखी
बरं मग घ्या श संक्रांती कस युज हे करता तुम्ही साजरा करता संक्रांती म वड वट पौर्णिमा कस स्र हा कस्र
अा पद्धतीनेच की म्हणजे साडी वगैरे काय आवाज येतोय लई जरा
आता
नाही नाही ठीक आहे
ह हं
जे न मी साडी वगैरे आणल त्या दिवशी उपवास करायचा पूर्ण दिवस म्हणजे वडपजून येऊपर्यंत पोळीचा वगैरे नि बध हम्
वासलते
होय म्हणजे मोस्टली कसं त्या दिवशी पण सोडतात एक जण दुसऱ्या दिवशी पण सोडतात कार मला जरा बुक कंट्रोल होत नाही सो त्याच दिवशी सोडते मी म्हणजे ते कसं केलं तर एकदम असं एक तर म्हणजे शाब वगैरे खाऊन करतात ना उपवास
नाही आम्ही आम्ही शाबू बिबू काही शिजवलेला खायत नाही आम्ही त्या दिवशीी फक्त फळावर राहतो फळ आणि दूध
मग मी असं म्हणजे काही खात पित नाही त्या दिवशी म्हणजे सकाळी उठल्यापासून त्यामुळे मग मला ते वड पुजून यायलाच आम्हाला
तेच की वड पुजून आता आमी चार वाजता आलोय. कि मग आम्ही दूध आणि केळी खातो.
हम्म
केळी खाल्ल्यानंतर मग संध्याकाळी पण दुध केळी खातो. काय दुसरं काय खाईत नाही. त्याच्यावरंच
म मग वटीमध्ये वगैरे आंब्या चा मान असतोय त्यामुळे आम्ही आंब घेऊन जातोय.
आमी पण आंब्याचाच मान देतोय. आंबा, केळी कोण केळी घेतय कोण आंबा घेते.
होय नाही पेरू असतात.
जे फळ स्वस्त असतंय ते आण
हम्म जे अवेलेबल मेन मिळत ते आणायला पाहिजे नई.
होय आत्ता आत्ताच्या ज हेला जे स्वस्त मिळतंय ते उचलुन आणायचं.
हम्म्. पहिला म्हणजे आता लई महाग झालंय नाही सगळं खरं तरी पण होय
बोलायला नको ऍप्पल तर तीनशे रुपये किलो.
होय ऍप्पल महाग आहेत. बरं बारा महिने मिळायला लागलेत आता ऍपल पहिला मिळत नव्हते एवढं. हा सीझन वाईज असायचं, आता सगळे बारा महिने सगळी फळं मिळतात.
होय.
आंब सुद्धा पल काढून ठेवतात त्याच आणि ते करून देतात आपल्याला नंतर त्यात आणि ट्रेंडिंगला आईस्क्रीम चालू नाही का ते आंबा आईस क्रीम मँंगो आईसक्रीम हम्म सेम आंब्याचा डुप्लिकेटच आहे.
हम्म.
आणि मग
मग काय मग नाही अजून आत्ता आवरायचं.
हम्म हम्म
अजुन स्वयंपाकाला चालू करायचंय.
होय.
हम्
हम्म हम्म.
काल कंप्लीट झालं.
काय ते?
कॉल्स किती कंप्लीट झाले?
आता हा केलेला मी चौदावा.
हम्म
कॉलच होत नाही आहेत माझे लय म्हणजे मला टेन्शन यालेय, त्यात कसं व्हायलालय जरा मुलगा पण कीर कीराय लागलाय झोपत नाहीेय लवकर, आता झोपवलंय त्याला त्याच्या पप्पांना नाहीतर झोपतच नाही आहे. मग त्याच्यामुळं कस म्हणजे मी कॉल लावला तर होय
हम् मी पण सकाळच ना त्यातच आहे म्हणून
आज कॉलच केले नाहीत आता माझा ह चौदावा कॉल आहे त्यात पण ते काहीतरी एकशे ऐंशी मिनिट व्हायला पाहिजे ना
हम्म हम्म
तुमचं झाले
् माझ अ किती मिनिट्स माहिती काय आता सध्या ऐंशी मिनिट्स बाकी आहेत आणि माझे कॉल्स बाकी आहेत दहा
होय
म्हल्यावर मला सगळ्यांसग सात सात मिनिटं बोलायला पाहिजे
ह हा रईट राईट
सात मिनिट झालं की कट करणे
हम् हम माझ तस अजून म्हणजे मगाशी म्हणजे सकाळी मी कॉल चेक केला होता तेव्हा शंभर टोटल मग त्याच्यानंतर मी दोनच कॉल केले ते पण पाच पाच मिनिटाचे त्यामुळे ते दहा मिनिट म्हणजे अजून सत्तर मिनिट बोलायला लागणार अजून एक
सत्तर मिनिट म्हणजे एका माणसासग पाच मिनिट बोलायच
हम्म खरं एकेकांचं आता म्हणजे बावीस वीस बावीस तासला मिनिट टाइमिंग संपले न मग तसं चालते
चालते किती मिनिट झा ना तेच कल्क्युलेट होत
हा तेच की
मिनटाला एक रुपये ना
होय
आणि तुम्ही जर कॉल केला तरी एक रुपये जर कॉल केल तुम मी कॉल उचलणार ना ऐशी पैसे
हां हां
बरं मग आणि काय पटपौर्णिमा आमच्यात कस करतात माहिे आम्ही जावा जावा सगळी छान आवरून जातो
हम्म
आणि आमच्या हच्या पशी पूसतो आम्ही स्टॅड पाशी
हा
अ पशी पहिला आम् सगळं ते भिजण वड्याला पाणी महतो
ह हा
पाण्या त्यांना पाच सात पानं ठेवतो मग त्याच्यानंतर अ सात विड सात विड त्याच्यावर बिजना तांदूळ साखर घालतो मग
ते झालं की अ ओटी हे करतो ओटी भरतो अ वडा च्या झाडाची. आणि मग ते आरती करतो आरती झालं.. किंवा आम्ही हे करतो.
मग ते मंगळसूत्र मधलं ते... हा पाकिट असतं ना ते हा.
ते पण बांधतो मग ते बांधून झाल्यावर फेरी मारायच.
हा. खरं भारी वाटतो सण.
हम्म सगळे सण महाराष्ट्राचे सगळे सण छान आहेत.
हम्म आता ते झालं की बेंदूर येतोय. बेंदूर झाला की आणि नवरात्री, दसरा, गणपती. तेच कि गणपती दसरा.
हम्म आता सगळं विसरा दसरा..
हे तर आहेच दसऱ्यात गर म्हणजे गणप णपतीमध्येध्ये सगळ्यात सॉलड मज्जा दहा दिवस नुसता एन्जॉय. हा हा.
कॉल करतो मी.